हॅलो
हॅलो
नमस्कार
नमस्कार
कशा आहे छान
मी मस्त
बर बर झाले का मग
हो झाली जेवण वगैरे केलंत का
हो झालंय जेवण वगैरे पण आज थोडस मुलांना सुट्टी आहे त्याच्यामुळे जरा लवकर कामावरगे मुलांची शाळेची घाई असली की थोडं वेळ लागत
हो ना आता झालं की स्कूल सुरू अजून म्हणजे काही काही नाही बघा निवां
हो ना किती महागा इ तरर झाली कशी सेव्हंग करावी ते कळत नाही खर्च केवढे वाढलेत तुम्ही कशी सेविंग करता हो ना हो ना आता मुलांच्या शाळेची फीस आमच्या पुन्हा त्यांची वया पुस्तकं घ्यायला गेलं
ह
तर कसेच म्हणजे काय सेविंग करावी आणि किती पैसे लागायले ते सांगताच येत नाही
जेवढी सेव्हंग केलेली राहते तेवढी म्हणजे जातेच कुठल्या ना कुठल्या हे
सेविंग नाही कळत ना सेविंग कशी व्हावी आपली पैसे कुठे वाचवले हिे हो ना भाजीपाला ग्यायला तरी दोन तीनशे रुपये परत नाहीत
हा ते पण म्हणजे सगळ कुठलीच गोष्ट अस की आपण हे आपल्या बजेटमध्येध्ये राहिलेले नाही सगळ्या गोष्टी अशा म्हणजे महागच झालेल्या आहेत
आणि खेड्यामध्ये थोडस वाटतं आहेकडे स्वस्त असेल तिथे सिटी मध्ये तर फारच महाग झाले तुमच्या इकडे कसं आहे वातावरण भाजीपाला वगैरे
तसच आहे म्हणजे आता उन्हाळ्यामुळे म्हणजे भाजीपाला खूप कमीच असतो ना म्हणजे पावसाळ्यामध्ये थडं कसं प्रत्ये जण आप शेतामध्ये लावत म शेतकरी लोक तेवढ जास्त घेत नाहीत मग आ उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमरता असल्यामुळे सगळे असं विकतच घेऊन खातात.
हा हा हा पण तरी पण तेवढ्या सिटीपेक्षा महागे का? आता इथे तर साठ रुपये सत्तर रुपये पावे. हा हा ह ह. आमच्या इकडे साठ रुपये सत्तर रुपये पाव किलो आहे. कोणती भाजीयला गेलो ना ते पण खूप जास्त सुकली भाजी म्हणजे हात पण नाही लावां वाटत हा हा हा ह. त्याच्यामुळे मग ते बा अस वर्षभर सेव्हंग करायची उन्हाळ्यामध्ये सगळी म्हणजे पार करायची
ते तर आहेच. कुठलीही गोष्ट म्हणजे हेच झाली कपडे म्हणा भांडी म्हणा
हो भांडी कपडी आणि थोडस ऑनलाईन ऑनलाईन झालंय. बसल्या बसल्या माणसाला जायची गरज नाही बघायची वस्तू आवडती हा. वस्तू आवडली मागवाला लगेच. चच त्याच्यामध्ये खूप जास्त पैशाच वेस्टेज होत चालये.
हो ना म्हणजे ते सगळं आपल्याकडूनच घेणार ना आनंद द्यायचं घेऊन जायचं.
हा मग ते त्याच्यातच ते थोडस कमी म पण आपण चार गोष्टी जास्त घेतोत. आपल्याला लागतात त्याच्यापेक्षा त्याच्या मुळे ते पैसे चाललेच आहेत ऑनलाईन न बी. तुमचे म्हणजे तुमच्या तिकडे ऑनलाईन भरपूर येतं का?
हो चालतं इकडे पण ऑनलाईन चालतं सगळं. ऑनलाईन ऑफलाईन पण कस थोडं म्हणजे घरी बसल्या असल्या उन्हा उन्हामध्ये ते बाहेर कुठे जाऊन घ्यायच
हो ना हो ना आता सध्या तर आईस्क्रीम तेन पण घरी येते आणून देतात ते. आणि आपल्याला म्हणजे पहिलं कसं असायचं जाय जाऊन घेऊन यायचं उन्हात कशाला जायचंय. जाऊद्या पुन्हा जाऊन आणू हो आता ते डायरेक्ट थंड आणून देतात. त्यांच्याकडे असत काहीतरी. ते घरी आणून देतात आपल्याला. हा. म्हणज ते थंडच आपल्याला पैसा जास्त वेळ कमी.
वेळ कामी. हो म्हणजे आपण ह काही चार करतो दहा वीस रुपये जास्त गेले तर गेले उन्हातानाच बाहेर जायच
हो ना हो ना आनून देतात आणि आजारी पडण्यापेक्षा ते बर वाटत. एका परी पण पैशाच आपल्या आपल्याकडे ईकम पाहिजे ना इकमव तेवढं नाही आणि खर्च खूप जास्त वाढत चाले एखा्या माणसाची पगार पण एवढी जास्त वाढत नाही तेवढ रेटढत चालत प्रत्येक गोष्ट
हो प्रत्येकच सोन तर किती महाग झालेलय. सोन, चांदी चांदी तर म्हणजे पहिलं कसं करायचं तेवढं कोण लक्ष द्याय न्हत की घ्यावं घेऊन ठेवावं पण आता ते चांदी पण सोन्यासारखी झालीय.
हो हो हो हो हो नाही आता पहिलं कस होतं सोनं आपण घ्यायला गेलं. पाच हजार रुपये म्हणजे असे ग्राम ला लागत होते. आता जास्त आधी नाही पण पाच हजार रुपया ग्राम यायच आता पंधरा हजार रुपये झाले चाईन दोन हजार रुपयाची यायची आपली चांगली, मोठ्या ल्या माणसांची चईन जरी घेतली दोन अडीच पर्यंत चांगली भरर्याची आता पंधरा हजार दहा रुपयाची दहा हजार चाैनीलाच लागायला लागले कशा चाैनी घेणारेत आपणण काय? प्रत्येक गोष्ट हो ना मग चांदी चैन पण दहा हजार म्हणजे दहा हजार इझी नाही ना एखाद्याला कमाईच असते दहा हजार रुपये महिना.
हो ना
ते परवड न परवडण्यासारखंच झालंय
खूपच म्हणजे सगळी जे म्हणजे कमवतात त्यांनाही खूप परेशानी झाली शेवटी म्हणे गावाक राहतात शेती वगैरे करून तेथोड व्यवस्थित कारण शेतातलं त्यांना सगळं निघून जात
हो ते त्यांच्या त्यांच्या पुुरतं शेतात तयार करते त्यांच्यामुळे त्यांचा खर्च भाजीपाला आणि पुणे केमिकल
बिना केमिकल्चर आता शेतीवर म्हणजे ते शेतात तेल वगैरे पण निघत ना ते हच्यामुळे काढून मशनीमधून काढून घेत
हो ना हो ना आता सध्या तर केमिकलच किती दाखवते आता मुंबई उंत किती पाहायला भेटायला आमच्या इकडं दूध भेटत नाही पंधरा दिवस झालं सगळं केमिकलचं दूध आहे त्याच्यामुळे दूधच बंद झालंय आणि बरोबर आहे ना ह्या एरियामध्ये कुठे मैज वगैरे पाहायला भेटत नाही दूध असंय विचारू नका कमी रेट मध्ये सगळ केमिकलस ते त्याच्यापेक्षा पंधरा दिवस झाला आता दूध नाही भेटत
पावडर वगरे टाकून बनतात म्हणजे इड शेतकऱ्या पण येतात ते चांगलं पण त्याच्यामध्ये परत मिक्स करून ते सगळ तिकडं हे करतात जास्त भाव देऊन आणि हा इकडून कमी भाव वाकून घेतात भा कमी भाव लाव शक त्या मव
आता त्याच्यामध्ये डेड बॉडी टिकवण्यासाठी जे औषध असत औषध ह्या दुधात वापरायला लागलेत म्हणजे आपल्या बॉडीला काय व्हावं शरीराच ते दूध नासत पण नाही दिवस दिवस तरी नाही तापवलं ना दूध खराब पण नाही होत ते
ह का
म्हणजे ते आपल्या शरीरासाठी आणि आपलं ठीक आहे मुलं मुलांना तर लहान मु अस त्यांनी पिल्यावर त्यांच्या शरीरा काय हा
मोठ्यांचं काय म्हणजे थोडं ऍडजस्ट करतत पण लहानांना सांगतायत
हम्म आणि तिथलं म्हणलं की त्यांनी केलेलं त्यांच्या घरी मशी असतील त्यांच त्यांना म्हणजे शेतकरी सगळ्यात जास्त सेफ आहे आज विना केमिकलच अन्न खाण्यामध्ये पण मनी सेविंग म पण म्हणजे ते त्यांच जीवन आयुष्य चांगला आनंदात जगायले
आनंदात आहे कारण त्यांच व्यवस्थित निघतं ना शेत म्हणजे तेवढं काही जास्त त्यांच मजा मग उचलत नाही पणजे व्यवस्थित ते म्हणजे एकदम हेल्दी जेवण करून ते व्यवस्थित असतात
हा हा ह आणि तेच लोक चांगलं विकतात ते धान्य झालेलं पण ह्याच्यात भेसळ करून ते सिटी मध्ये आमच्यापर्यंत येत समजा
हो ना
प्युरिटी नाही नाही आहेत
येत नाही आणि त्यात म्हणजे जास्त पैसेही घेतात
पैसेही जास्त सगळ्याच गोष्टी आणि वरचीवर वरचीवरर तशीच महागाई होत चालली
तुम्हाला म्हणजे शेतामधले नाहीये काय म्हणजे असं येत नाहीय
नाही नाही शेती गावाकडे असती आम्ही खूप दूर आहेत मिांची नोकरी असते त्याच्यामुळे त्याच्यामुळे तिकडे गावाकडून काही येत नाही शेती पण आहे थोडीशीच आहे पहिल्या लोकांसारखी शेती नाही राहिली आता शंभर दोनशे एककर तर इ आहे असं राहिलंच नाही आठ नऊ दहा एकर म्हणलं तरी खूप हे वाटतं आता सध्याच्या्याच्यात ऐकलं लोकांचं ते त्याच्यामुळे आमच्या इकडं शेतीचं काहीच नाहीये
ह ह ह
म्हणलं मनी सेविंग बद्दल विचारावं तरी कशी करायला पाहिजे सेविंग कारण आता ये तुम्ही फोन पे वापरता गुगल पे वापरता त्याच्यावर पण भरपूर गोष्टी दिलेल्या आहेत क दहा रुपये डेली तुम्ही सेव रा.
होतच नाही सैरी म्हणजे आपण काय करतो एखा दिवस पाहिजे अस हे घे ते घे आणि जास्त एक्स्ट्राचे म्हणजे खूप महागाई झाल्यामुळे एक्स्ट्राचे द्यावे लागतात
हो ना हो ना ते आता मार्केटमध्ये गेल्यावर कोणती गोष्ट किती प्रमाणात आहे अ काय रेट आहेत त्याचे ते अंदाज लावून नाही जातय मिनटामध्ये लगेच अंट वाढलेली आहे त्यांची आणि ती गोष्ट आपल्यासाठी गरजच आपल्या रुटीन मध्ये लागणारीच आहे
होके आणि त्यात एकट घरात कोणीतरी चालवणार ल्यानंतर मग थोड आपण बचतमध्येध्ये कुठली कामं केलेली बरे असतात
हम त्याच्यामुळे थोडीशी तर करायलाच पाहिजे कारण मुलांच्या शिक्षणासाठी पुन्हा मुलांच्या शाळेची फीस पण खूप जास्त झालेली
हो झाडी पहिलं म्हणजे कसं आपल्याला दहावी बारावी झाल्यानंतर शिक शिकण्याला पै लागतय अस बोलत होते पण आता म्हणजे शाळेत घालाचं म्हट दो तीन वर्षापून घालायचं
हो हो हो हो आत्ताच मुलांना पन्नासच्या खाली तर कोणत्याच मुलाला फीस नाही म्हणजे पहिलीच्या मुलांना जरी टाकलं ना पन्नास हजार रुपये फीस व ह्या पुस्तकं वेगळी कपड्यांला दहा दहा हजार रुपये पुरण आपले ड्रेस काय येत होते हो बस वेगळे एक दड लाखाच्या घरामध्ये मुलगा जात तो म्हणजे शाळेत चाललाय तर तो आहे सात वर्षाचा तरी पण तेवढंच हा पुढचं तर हायर कॉलेज एज्युकेशन म्हणल्या अर्थ बघायचंच काम नाही पुढ त्याच्यासाठी आईवडिलाची सेवि्हंग पाहिजेच
हम्मम म्हणजे दोघांनी काहीतरी केलं पाहिजे मग ते व्यवस्थित हडला होतं
हो ना आणि मेडिकल कंडिशन बी अशा याला अचानक काही व्हाल कुणाला
हो ना
त्याच्यामुळे त्याच्यासाठी पैसा पाहिजेच आहे
हा ते तर आहे बघ बाकी तुम्ही काय करता म्हणजे असं
नाही घरीच असते मी पण
अच्छा अच्छा
बघू काहीतरी काहीतरी चालू आहे असंच ऑनलाईन शिकून मग वगैरे
हा हा हा
बघू काहीतरी कारण का एवढ्या महागाईमध्ये पाहिजेच आहे काही ना काही बिझनेस हा होत नाही एकाच्या ह्याच्यावर खर्च भागला तर एका सेव्हीग आपल्या मुलांसाठी होऊन जात
हा ना तेवढच म्हणजे मदत जास्त काय आपल्याला त्यांच्या एवढं होत नाही पण थोडीफार मदत होते
हो हो स ते करा सेव तुमही पण हो हो चालेल चालेल हो